हॅलो हा हो येतोय.
बोला काय पाऊस चालू हाय का जोरात तिकडे. हम्म.
हा काय झालं?
काय म्हणता?
घरी कसं यायचं म्हणलं? हो. पाऊस जोरात चालू आहे इकडं. घरी कसं यायचं? मी तर येऊन जाईल दादू ओला जास्त मला तर चला जॉकेट मिळून जाईल पण त्याचाच प्रश्न आहे मग
त्याला काय त्याला प्लास्टिकची कॅरी बॅग घे नाय डोक्या टोपी सारखी घालून दे मग ती.
हम्म तसच
त्याला तर मी बोललोय. त्याला बोललेलो आहे बॅगेमध्ये एक कॅ अह प्लास्टिक बॅग ठेव म्हणून. त्याची पुस्तकं बी ओली होतात ना आणि एखादी एक्स्ट्रा अह प्लास्टिकची बॅग कशी भाजीची किंवा फळांची येते हो. तेवढी केवढी रिपर्फेक्ट येते डोक्यामध्ये जर थोडीशी जाण असती किंवा दोन ला पण ठीक आहे. बाकी कपडे ओले होतील.
हम्म.
त्याच्याकडे
हाय इथे डिपार्टमेंटला दिसतय मला बाटल्यांची बॅग आहे.
हो मग काय. ते ज्याला डोक्यात घालून द्यायची ना तरी लोक घालतात ना, है ना. कळायला पाहिजे ना या गोष्टी. करायचं काय, झालं. एकतर इम्युनिटी नाही बिलकुल आणि आता काही प्रॉब्लेम आल्यावर त्याच्यासाठी काय सोल्युशन
पण
हम्म.
थोडं पाऊस आली तर झाडू मारणार झाडू मारतोय बाहेर.
एवढा प्रामाणिकपणे कोण काम करतय तिथं
बघा न. तरी दाडी घेऊन झाडू मारतय तो बिचारा. प्रामाणिक आहे. हा.
ते याच्या नाही नाही सायकॉोलॉजी डिपार्टमेंटच्या बाहेर नाही मारत आहे तो.
नाही नाही इथंच आहे झंड्याजवळ.
ते कालच्या सिरियल मध्ये होता ना एक रिसेट रमेश
अच्छा हम्म.
हा त्याला रिटायर होऊन वर्ष झाली होती. तरी पण तो जेव्हा बी त्याला आठवण आली की शाळतनं यायचा हो आणि जेव्हा मूड झाला तेव्हा बेल वाजवत राहायचा. हो कधी कधी प पंधरा मिनटं टात पाच सात तास कम्प्लीट करून टाकायचा तो अर्ध्या तासात शाळा सोडून द्यायचा पोरांची.
हम्म.
मग त्याला त्याला समजवलं कीती बी तरी म तो काही रिसेटल म्हणजे तो काही सुधरतच नव्हता. हा?
हा.
म त्याला समजावायचा प्रयत्न केला तर हा तुझा फोट ह हे तुझे प्रिन्सिपल हा स्टाफ हे. हा मगं प्रिन्सिपलला तर मी ओळखतो प्रिन्सिपल तर त म्हने रिटायर झाला त्याच्या सेंडपची पार्टी आहे ही. हा फेअरवेलची.
हा.
आणि त्या त्याच्या त्याच्या रिटायरमेंट नंतर तू पंधरा दिवसांनी रिटायर झालेला आहे.
तो म्हणतो की नाही नाही मी जर रिटायर झालो असतो तर मला पण पार्टी भेटली असती मला लक्षात राहिलं असतं. हो मग ते शिक्षकांना क कळतं नवीन टीचर असते तीला ह्यांचं अस आहे मग ती त्याला सेंडप देते मग खूप मोठा हो तेव्हा तो हे होतो नाही तर त्याला म्हणजे तो रिसेट होऊन जायचा जसा मोबाईल रिसेट होतो तसा. त्याचं नाव होतं रिसेट रमेश.
असं हे.
हा हा गेला बीचारा पळा
ह् म्हणून म्हटलंय सायकोलॉजी डिपार्टमेंटच्या पळाला
पळाला पळाला.
त्याला ओळखी बिळकीचं आहे का ते मला वाटतं तुमची जी मावशी तिला विचारायचं ना हा फोन आहे रिसेंट कवी
हम. झालं त्यांची दोन वाजेपर्यंत ड्युटी असते तिची मावशीची दोन वाजता नीगाली ती गेली ती घरी.
मग हा कसा काय थांबला मगं?
हे दुसरं शिफ्टवाले.
अच्छा सर दुसऱ्या शिफ्टवाले मग दोन वाजेला येतात किती वाजेपर्यंत राहतातं हे?
हे असतील बहुतेक आठपर्यंत राहत असतील.
मग त्यांची तर मजा आहे दुसऱ्या शिफ्टवाल्यांची त्यांना काही सफाईचं कामच नाही.
हा मग संध्याकाळी परत दोन वाज आलं की परत करावी लागते ना सफई दोन टाईम राऊंड असतो ना डींचा.
हा तरी पण सकाळचं जे असत तेच असत ना मेन कुठलं बी.
दुकानून कोण काय किती बघतय.
ह
डेनच्या समोर एवढं तेवढं नाटक करून घ्यायचं आणि ऑलरेडी तर काय सकाळ त्यांनी तर साफ-सफाई केलेली जाईल चार, पाच तासात किती खराब होणार आहे ते. म्हणजे रात्रभरात जास्त करावं ना सकाळ अन् ह्यांना जास्त काम पडव सधी
हम्म ते पहिल्यापेक्षा व्यवस्थित आहे आता इथं ना. म्हणजे पहिले जसे घाण राहायचे तशी बिलकुल घाण नाही ठेवत. सगळं रोड वगैरे सगळं हॉस्पिटल आ क्लीनच असतं.
कश्यामुळे असं कधीपासन झालं ते.
काय आता डेव्हलपमेंट होत राहते.
अच्छा
हळूहळू म्हे स्मार्ट तर हे कॉन्ट्रॅक्ट वाले आले तोपर्यंत चालूच आहे म्हणजे व्यवस्थित व्हायला लागलं तेव्हापासून.
अच्छा एक्स्ट्रा मानस वरली असतील ना.
हम्म
पगार वाढले असतील त्यांचे. ते काहीतरी रेग्युलर झाले असतील पगार.
हम्
ठीक आहे. बरं काय अजून तुम्ही कुठं कुठं ह झालं भरपूर झालं
अच्छा
भरपूर झालं मी घरी आल्यावर सांगेल हम्म
बर हम्म
काय अजून?
काय नाही बाकी कौलारो आहे हे तेच्यामुळे आवाज येतोय.
हा उलट मजा येतेे तस म त्याच्याउलट बारीशची फील येते ना. आणि थोडस ना खिडकीमध्ये किंवा गॅलकरी मध्ये असो अंगावर
हम्म
त्याच्यात म त मजा आहे खरी मग पावसाची आणि मग पाहिजे गरम गरम चहा आणि पकोडे.
हा हम्म
चालू चालू आज आज तेच प्लॅनिंग करावं लागेल असं वाटतंय मला तर.
हम्म चाल आता
अच्छा ठीक आहे.
त्या आता हे आमचे करताय प्लॅनिंग फिरायला जायचं.
ते लोकमत, लोकमतच का कुप कूपन आहे. त्याच्यामध्ये हे एक कुपन रे म ते कु, तिच रिझॉर्ट मध्ये जायचं
ते इथलं, जवळचच ये ना ते रिसॉर्ट.
हा, हा जवळ ये.
म जावा ना, काय त्याच्यात त्याच्यात काय एवढं प्लॅनिंग करायचंय. एक रयवारी भरलायन जा रयवारी शनिवारीच जावा बाहेर, अस बी एंट्री करायला जाता ना शनिवारी.
हं शनिवार, रयवार बघून बघ म्हणताय ते मी नाय सांगितलंय, म्हणल मी नाय येणार.
का ग
ते जा झाली.
का बरं जमणार
ते एक छान होतायची
कोण कोण जाताय तुम्ही
या सगळ्या ज्यांच ज्यांचं कूपन हाये त्या
हा पण मग का तुझी का बरं इच्छा नाय. हूं
अच्छा तू मी, मी काय हो फिरला
खरा पटपट बोल
तुम्ही बिन मी काय जाऊ म्हनलं फिरायला
का ग हा म ते काई असे ना
मी इकडे माझं बोलण, चालूच ये इकडनं तुम्हाला आवाज येत नाय. मधूनच जातोय, माझं बोल चालू ये. म तुम्ही नाहीये म्हणून हा तुम्ही नाहीये म्हणून अं इच्छा नाय जायची म्हणलं
हा म तिथं तर तुमचे तर सह अ लेडीज लेडीजच राहतील ना सगळे मग, मी जाऊन काय करणार तिथं
हा म ठीक हाय मंग जाऊदया मंग नाय त नाय
तसं विचारून घे त्यांना त्या का सगळ्या काँट्रीब्युशन करून माझा खर्च जर काय हे करत असतील तर येईल मी
हम्म
पण
मला काही प्रॉब्लेम नाही असं, मला काही तसा असं
पोरांसोबत, तुमच्या सोबत म च्या ठीक ये. काय हरकत नाय जायला.
ते तर मग जेव्हा पगार वाढल तेेव्हा
हाआ जे ते आलं पीक
अचछ ठीक आहे, कोन्तय रिसॉर्ट?
मला दोन तीन त्याच्यामधे दोन तीन रीझोर्डचंय म्हणलं कूपन. हम्म. यक ते भूसावळकडंए नंदग्रामचं
हम्
आनि अ एक बऊते इकडं रामानंनकडचंचए कुठलं तरी. माबळकर रामानंद साईडला. कुठलं रिझर्टय काय माइती?
सावखेडा शिवारामध्ये
हा हा हा तिकडंच ते त्या रिझॉर्ट मधे त्यांनी आत आता केलंय. काय प्लॅनिंग जायचंय.
हम हम् औटे बी
हा. हम्
आणि काय काय त्या कूपनमधे मग नेमकं?
फक्त एंट्री फीहे. बाकीचा खर्च स्वतः करायचाय.
अच्छा, मग त्याच्यामधे हाय का पण तेब सॉट मधे कााई आ मन्जे वॉटन पार्क हे ते काय कायए?
हा आहे ना वॉटर प् पार्क वगरे है त्याच्यात
ह
फकं यांच्याकडनं एट्री फी माफे बाकीचा खर्च तुमी करा. अस्सए अअअअं म
हा, चालेल, जाऊया न म हा मग ते त्यांचे वॉटर पार्कची चार्ज त्याची एंट्री बीए शंभर. दोनशे तेवढीच माफ होईल. पण ते जे काची माप होईल त्याच्या मागं ती लोकांची, एंट्री फी तीन चार लोकांची द्यावी लागेल ना?